हा आवाज यायला काय
जा
आवाज यायला लागला व्हय लागलाय आता मगाशी काय कट झाला एकदमच.
हो झाला की कट
हा बर बाकी काय म्हणत होता मगाशी
तस कि शेतीच तुमचं काय काय
हम्म हम्म हा हा नाही म्हणजे कसं शेतीचं आपलं आहे मग आता तुम्ही तुमचा मक्का वगैरे तुम्ही अंतरपिक काय घेत नाही.
हो घेतो तर मक्का असतो आमचा आम्ही बॅग भरून ठेवतो आमच पण बाबा व्यापारी करतात ना गायंचं म्हशींच त्यामुळ आमच्यात म्हणजे कस गाय आणतात विकतात असं असतो मग बक्याची भरट करून ठेवताय मी बॅग भरून म्हणजे पावसळबर घालायला
हा हा हा आलेल्या जनावरांना आपण ते कसं लागेल तस घालण्यासाठी हा मग चांगलंय की तुमच्या इड म जनावर वगैरे म्हणजे अ बाजार बाजार मध्ये जाऊन करतात. कि स्वतः लोक येऊन घेऊन जातात तुमच्या इथून
स्वता येतात कोण बाजारात जातात असं होत. घरगुती आणतात. पण आमचे पप्पा कधी बाजारात जात नाही.
बरोबर म्हणजे हा म्हणजे पर्सनली स्वतः घेऊन त्याची देखभाल करून आलेलं कसं गिऱ्हाईक येईल तसं विकायचं
विकाय काले
गाई वगैरे सगळे असतात तुच्याकडे
देशी गाय म्हणजे
देशी गाईच्या आपल्या अं म्हणजे पहिला ते पांढऱ्या पूर्ण रंगाचे असते बघा देशी खि खिलारी बैल वगैरे असे
बैला असतात अ त्याच्यात कसं ती मुंडी शिंगी काय काय असते ना तसं असतं आमच्याकडे
ते म्हणजे त्याच्या अंगावर जे पाठीवर खोंड असतं ना त्याच्यावरती डिपेंड असतं काही सिंगांवर म्हणजे अ किंवा काहींच दातावर सुद्धा बघ कि त्याच किती वर्ष झालेलं आहे त्याची हाईट म्हणजे आम्हाला समजत की आमच्या गावी म्हणजे तिथं कसं आहे अ जनावरांचा खूप मोठा बाजार भरतो आणि एवढा भरतो की तिथून पूर्ण आपल्या इकडं महाराष्ट्रात अ एवढ जनावर आणतात शेळी मेंढ बोकडं म्हणा. बैलं म्हणा पाळीग नाही नाही इथं आमचं कर्नाटक साईड ला आहे
हम्म हम्म.
त्या साईडनं भरपूर आम्हाला आमच्या तिथं गाव आहे कर्नाटकला
हम्म हम्म.
तिथून एवढा मोठा बाजार आहे तो जनावरांचा कि अक्षरशः पहाटे पाच वाजल्या पासून आठपर्यंत तो बाजार असा असतो की लोकांना फिरायला सुद्धा जागा नसते एवढी बैल बैल किंवा प्राणी सगळे असत ते घेऊन आलेले असतात त्याथ
होा हो.
हा. आणि आता आपल्या इकडं जर बघितला तर गिरगाईच जे हे आहेत ना. अं गिरगाईचं पालन
हम्म हम्म.
वाढलेलं आहे आणि देशी गाय आता आपल्या इकडे कस क्वचितच ज्यांना ज्यांच्या घरी म्हणज े म्हणतात ना देशी गा जी पांढरी गाई असं एकदम. अ सडपात हा साधी ती जे असते ना. ती मेन्स आमच्या पाळायला त्याला खूप लि महत्त्व आहे. हा म्हणजे ती लोक लोक काय करतात तेी फक्त आपल्या नजरेसमोर असावी. एक गाय पळलेली म्हणून काही जण पाळतात हौसे साठी आणि त्या गईला मागणी पण भरपूर आहे.
पके
हा.
आमच्याकडे पण हे पाहतात.
नाही आता ते मध्यंतरी एक आलं होतं बघा ते एक हिची एक हे आली होती बघा ब्रीड जे काहीतरी त्याची हाईट वगैरे तीन फुटाच्या वर पण नाही त्याच्यापेक्षा खालीच आहे.
हम्म हम्म.
ह ती पण बघायला खूप चांगली दिसते पण आता अ जास्त दिवस कोण पाळले त्यालाच माहित नाही त्या गाईबद्दल आपल्याला त्यातलं काहीच माहीत नाही तर आपण बोलणार तरी काय?
हम्म हम्म.
बाकी म
काण होग निवा अंत.
हम.
तुमच्या जॉबच कस चालय.
हय चाललंय व्यवस्थित आहे बघा काय नाही आता म्हणजे कसं सकाळी बिल्डिंग वगैरे कसं. बिलिंग जर असली असेल परचेसची तर तेवढे मारून घ्यायचे बाकी मंथली क्वार्टरली वगैरे जे काही इश्यू असतो तो काढून द्यायचा. ब कुठ? काय विषय एक्स्ट्रा लागत असेल तर तो मॅनेज करून आपण कसं कमी करायचा. हे बघायचं हा हे जर असं जास्त बघायचं आता फक्त एवढंच.
मग तुमच्या घरी कोणकण असता तुम्ही
घरी मी मम्मी मुलगी एक आहे मला बरं. आणि बहीण नाही. भाऊ काका म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे
हा हम
हम् चौदा जण आहेत आमच्या
तुम्ही एरड आहे ना
होम हम
हा होा
तुमच्या घरी कोणकोण असतात ना मुलगी नाही आत्ता माझी मुलगी फक्त किती दोन वर्षाची आहे
हा ह मी माझे मम्मी आई वडील भाऊ आणि सस् तर ऐ पण लग्न झाले तिला
हम हम
आजी आजोबा होते पण वारल्या
बरं बर बर म्हझे घरी पाच सहा जण आहात तुम्ही
हो आता चौघ जण आहोत
हम्म अनुभव
बहिणीच लग्न झालंय
भाऊऊ
भाऊ ह भावीला आता
हा हा हा
म्या
मग राहनात वगैरे सगळ हे करूनच तुम्ही हे सगळं होय आमच्यात जवळपास किती आ तसं म्हटलं तर आमच्या अठरा जण होते
हा हा
तर माझे आजोबा वारले माझे वडील वारले. माझा भाऊ एक वारला मुठा आणि हो मग त्यात थोडस आम्ही खचून गेलो मग आमच्या आजी पण त्याचवेेळी आमच्या वडला ह्य भावाचं झाल्यानंतर हे झाली होती ती खचून थोडस त्याच आम्ही चौदा जण आहोत आता. म्हणजे अजून पण आम्ही एवढं वर्ष झालं जॉईंट फॅमिलीच आहे आमची. कधी काय नाही सगळे मिळून मिसळून एकमेकांना सगळे असतो आम्ही.
हा.
हम्म. आधी आम्ही तिकडेच रहायला होतो पण कसं झालं मध्यमंतरी अं काही कामासाठी किंवा इकडे तिकडे जायला लागतात मग आम्हाला कसं आम्ही इकडे कामाला येत होतो त्यावेळी ट्रे रेल्वेनेच येणार ना. मग ये जा ये जा भरपूर होता आणि मग आमच्या ह्या गावात सुद्धा भा काही पहि पाहुणे आहेत. म्हटले सगळे एकत्र राहता येत म्हणून आम्ही सगळे इकडे चाल्लोय.
हा ह.
हम्म.
जॉईंट फॅमिली पण भारी वाटत्या.
नाही जॉईंट फॅमिलीमध्ये कसं होतंय सगळे एकत्र असले ना सगळ्यांची मन एकत्र असायला पाहिजेत पहिला मुद्धा आणि सगळ्यांची मतं समजून घेतात आणि यात कसं असतं जॉईंट फॅमिली काही जण असतात पण ते का प्रत्येकाच्या राहणीमानावर डिपेंड आहे आपण कसं वागतो काय करतो किंवा एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल किती आदर आहे यावर डिपेंड आहे ते. काही असं पण आहे की सगळे व्यवस्थित असत पण एकमेकांच्या मनात काहीतरी वेगळ असल्या मुळे त्यांचे विचार सुद्धा एकमेकांना जुळत नाहिते पण असुदे चालायच म्हणून चालतात अस आओ माझ तरी म्हणणं असं आहे आपण राहायचं तर व्यवस्थित राहायचं आपल्याला भले एक बिस्किट एक बिस्किट पुढं आणले खावा सगळे मिळून खावा पण असं म्हणजे भले एखाद्यान जरी नाही खाल्लय तरी त्याच्या मनात असं असलं पाहिजे की यार ह तो खाल्ला म्हणजे जे मी सुद्धा आहे अस आणि आमच्यात तरी अस कधी भांडणं होत नाही की बाबा हा अ त्यांनी आणनून हे केलं ते केलं त्यांच त्यांच अस कधी आमच्यात झालेलं नाही आम्ही कधीही अस आमचे मम्मी म्हणा काकू काका भाऊ बहीण हे सगळे म्हणजे सगळे मिळून असतो आम्ही काही हे नाही अस म्हणजे कधी आम्हाला आजपर्यंत जाणवलं पण नाई. मु
मग तुम्ही फक्त जॉब करता आणि मग जनावरही कोण सांभाळतय?
अं माझा चुलत भाऊ आहे ना तो काय करतो कि अ त्याला आधीश तो कुस्ती खेळायचा आ धी.
हा हा.
कुस्ती खेळत खेळत कसं त्याला मग त्याची बारावी झाली आणि नंतर तो मग मला काय शिकायचं त्याच म इच्छाच झाली आम्ही त्याला खूप सांगितल कॉलेज वगैरे कर म आमचं रान पण होत मग ते एकट्याला चालवाय दिलं होत तो म्हणाला नाही आपण काहीतरी करूया आणि मी स्वतः बघतो तो स्वतःच म्हटला म म्हटलं आता एवढं जर बघत असेल आणि आपलं जर रान एवढं चांगलं करायचं असेल तर ह्याच्यासोबत आम्हाला सुद्धा बघितल्यासारखं होते म्हणून आम्ही त्याच्यासोबत सगळंच बघायचं लागलो मग त्यांना पण काय केलं की सोबत सोबत शेळीपालन थोडं चालूत केलं आणि त्याचसोबत आपलं पॉलि हाऊस असतं बघा जी ग्रीन हाऊस वगैरे सारखं ते प्लांट बांधून करतात हां तर ते त्याना घातलं आणि त्याच्यामध्ये खाऊची पानं असतात ना आपली
हा
त्याची लावण केलेली आहे त्याने
ते कोष पण नवीन आलेल ते पण भरपूर आता प्रमाणात आलंय कोश
कोश म्हणजे
ते नवीन ते पाना आळ्या तयार करते ना
ते ह्याच रेशीमचा हे काय हा हा रेशमीच भरपूर पूर आहे पण त्याला कस आहे त्याला एवढं सतर्क राहाव लागतय कि जरा जरी तुम्ही जर त्या